तेच हा बोलात
अ मुलांचं वय किती आहे म्हटलं
माझा मुलगा नवीला आहे एक चौदा वर्षाचा आहे
अच्छा मुलाला तुम्ही मोबाईल कधी घेऊन दिला होता मग
नाही आम्ही मोबाईल घेऊन दिलेलाच नाही मुलाला म्हणजे असं मुलाला नाही घेऊन देई घरात नाही नाही नाही नाही कोणालाच दोघांना पण नाही प्रन्सल मोबाईल वगैरे हेच थोडा फार वेळ मिळाला तर शाळेच काही आल तर तेवढ्या पुरत घेतात तेव्हाच बघितल तर अभ्यासाच बघता बघता थोडा वेळ बघायचं अभ्यासाचं नाव करून नंतर मग मुलं जाता गेमिंगकडे थोडफार इकडे तिकडे नाही का पण जास्त वेळ नाही देत मी पण
कोणत्या गेम खेळतात ऑनलाईन गेम खेळतात
नाही नाही नाही नाही ऑनलाईन नाही खेळत आपले डाउनलोड केलेला असतो आता मंत त्यांनी बाईक च रेसिंग र हो का ब अस माड गेम कल बॉटल वगैरे असतात बघा
हा हा हा
च गेम बाकी हे नाही दुसरे
बॉल्टलचे गेम किंवा माइंड गेम आहेत ना हे ठीक आहे एक
ते कस कलर्सच्या बॉटल वगैरे असतात बघा शेेत करायचे
अच्छा
हम्म हम् हम
पण मला एक सांगा का तुम्हाला असं वाटतं का कि बा ते माइंड य माहित म्हणून
म्हणजे तस म्हटलं तर नाही पण कॉन्सन्ट्रेट करत ब माणूस एखाद्या विषयावर
हम्म मला असं वाटत का जास्त जर मोबाईलवरती खेळत राहिले ना तर मुलांच्या डोळ्यांवरती परिणाम होतात
हो बरोबर आहे तुमचं
अ तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला किंवा आपल्या नातेवाईकांचे बघा तुम्ही काही मुलांना खूप लवकरच चष्े लागत त्या
आहेत म्हणजे ऍक्चुली माझ्या लहान मुलगा जो आहेत त्याच्या बरोबरचा जो मुलगा आहे त्याच्यापेक्षा लहान मुलीला पण चष्मा आहे आणि त्याच्या बरोबरच्या मुलाला पण पण त्याचा प्रॉब्लेम कसा आहे तो कंटिन्यू टीव्ही समोर असतो बसलेला त्याचा जो फ्रेंड आहे तो त कंटिन्यू पुढे ल आ त आमच्या आमची टीव पण बंद आहे आणि मोई शक्यतावर जास्त देतच नाही
अच्छा ते बरं आहे काही क मुलं खूप जवळ बसतात ना टीव्ही जवळ बसतात दम जवडून बसतात त्याच्यामुळे ते म्हणजे जास्त हे होतं ना
हो रिएक्शन होते ना ति चेहऱ्यार डोळ्या
हा पण टी व एकदम फरवडला पण मोबाईलचे जे डोळ्यांवरती जे परिणाम होतात ना ते खूप म्हणजे लोककर आजकाल काही काही डीज लहान मुलं असतात साधारणतः ए वर्षाच्या आतमधले त्यांना सुद्धा मोबाईल देतात ते मु पाहतात तर मला वाटत त्याच्यामुळे पिरडे पणा वाढत आहे मुलांमध्ये
मुलांमध्ये चिडचिडपणा वाढतो आणि मी असे पण मुलं बघितले आहेी कि ते जेवायला बसले की पहिले त्यांना मोबाईल लावून द्यावा लागतो मला या गोष्टीचा राग आहे
खरं तर मी ब बऱ्याच महिलांना बोलली या विषयावर माझ्यासमोर जर दिसलं तर मी बोललेलीच आहे की की नाही केलं पाहिजे असं जेव त्यांना मोबाईल दिला पाहिजे त्याच्याशिवाय मुलगा जेवतच नाही नाही मग तेवढ्या पुुरतं रडतोय म्हणून देता काही काही का बघ बघितलं की ते कंटिन्यू मोबाईल व ठेवत ना मग त्याच्या नाद आणि बसतात ब मुलं शांत
ह मी तुम्हाला परत पाच पाच मिनिटत कॉल करू का
ओके ओके चालेल चालेल